झालपच्या बनी.
हा, तुमच्या.
चहा पाणी झाली?
झाले ना,
हा का,
हम्म, तुमची?
आमचये आम्ही का आमची आता जेवणाची तैयारी आहे आम्ही चहापाणी नाही घेत.
हा का, आम्ही घेतो भाई.
नाय नाय तिला.
आवडती जास्त.
ते पोरं मग आम्ही चहा केली का पोरं चहा पिले का जेवनगरी त्याच्यामुळे चहा बंद करेल हे मी आता. सकाळी चहा करतो.
बरा आहे ना,
हा म्हणजे जेवण कसं आहे जेवण करता जशी पोर व्यवस्थित. पहिल्या पोराच ना आताच बरायच लय फरक की,
हा आता त्याला दम निघत नाही तर शी ''--''
दमणे आता लगी एकत जेवाला मते मते.
शकालं
काय म्हण रहि ल कानु पोरगी.
शिरा कर म्हनती.
आता शिरा खायचाय का बरे बाई शिरा घरात दोन चार घास. ते बिकरी असन शीळ पाक खाऊन घ्या मग.
नाही ना शेराच करू आता तर शिकत.
दकन कशी रेव दकन कशी रेवर
नाही ना काही तुमच्याकडून पार्सल बोलून घेऊ खाइन खाइन.
हाय म काता परग काय माहिती जातंय येतंय का नाहीय पोरग तर किती पोरग येणार नाही पोरग अगोचरी.
हिन पार्सल बोलून घेऊ तुमच्याकडून आणि काही शिरा करू. तेवायार कुंदिऊ मग आता.
हा, बरं आहे देऊ पाठून पार्सल देऊ पाठून.
ढगा ठेवून आता पार्सल.
पोरा बी अवघडे बाबा पोरायचं फोन शिवालं की जरशी का अभ्यास करीत नाही.
पोराले आता ना अभ्यासाच ऊरला ना. डोके कुडत ठेव्या काय माहिती तिथे शहामध्ये बी.
निसतो फोन आपल्या टायमाला काय फोन होती का काय होतं.
फोन तर नव्हती तर आपल्या टायमाला.
घेतलं काय चालल.
हा ना, हान येनल नाही आत. फोनाची जर शिकेन चांगलीच तडी द्याय लाग होती.
कशाचं जा असलं का याच दफ्तर घ्यायचं कशाचं बी. चाल त सिल्पर चप्पर रही त्याची गुंडी नि गतीचे जयशात.
ना बा
काय आमचं तर खरंब होत असच होतं आम्हाला काय येत असली असली जर चांगली सँडल ती मस्त पैकी कपडयाच्या अशा ईस्ताऱ्याकाराच्या शाळेत जायचं. यगळ लय भारी जीवन होत ते
ते दोन दिवस फक्त दोन दिवस शाळा कपडे होते. सोमवार, मंगळवार, बुधवारी रगी रंगीत घाला
ते बी ते बी नवे असले का कोणाचे ते घालायचे. कोणा गेल आणि मग सांगायचे नाही माझ्या मामांनी गेले मावशीन गेले, असच सांगायचे आपल्या आई बाप कधी आपल्याला अे कपडे घेत नव्हते इतके
गुरुवार शुक्रवार ते राहायचे शनिवारी परत रंगीत घालायचे. ते एखादा आवडीचा ड्रेस असला कि तो सतरा वाऱ्या घालायचा.
दोन येण्या घालाच्या सारायची टोळी संघच शाळात निघायची,
मग ते लय भारी वाटत होत
मग या का वहीत सारा अभ्यास ते फळ्यावर जर लिहून दिलं तर त्याला आपून घरुन डेस्टर करून नेत होत मास्तर ला,
हम
असं उली उली काहीच सुती कापडे घालायचे शिवले का चालले आज कोण डस्टर आणणार रे....
ह आता पाटी तर नको म्हणते, बाई आमची पोरगी तर पाटीवर लिवीन मी एवढे
त्याच नाही तर काय करायची काही की पोर अशीच, थूकायची बर का, त्या पाट्यावर आणि तसेच त्या कपडे न पुसायचेस, हातान पुसायचे, अशी किळस येत होती, माहित काय? राहत होती लय नमुने, लय नमुन लय नमुनी वेगवेगळे षात पण मग असं नव्हतं असं आता कसा टाइम आहे. पो पोरानं ना पोरी सोबत बोल नाही पाहिजे, पुरीना पोरानं सोबत आ पोरं काय पोरी काय काही समजत नव्हतं त्या टायमाला.
सारे एकत्र बसायचे एकत्र ये फार एकत्रच होतोय.
कोणी कोनाला काही म्हणत होत खेळणं पोरासोबत ते आताचा टाइम तसा नाही.
हा आता लय आवघड निघल आणि त्याच्यात हाय बी तसेच आताचे पोरी तशाची पोरं तशाची,
नाही म्हणले चहा डुबत तर डुबली आ आताच्या पोराला आई बापाची आई बापाची जरा दहीन दिसली नाही लय दहीन होऊन राहीली आपल्या आई बाप,
ल जाणून घेतल लई जाणून घ्याय लागत होत.
आताची पोर काय जानित्यात ते आता जर आपण म्हणलो पाये दुखत ते म्हणते आमची पहिले दाबा मग आम्ही तुमचे दाबीतो,
हा पहि खरचलंय की व या जा हो काम काय असंय ना, असं वाट जाय जाई होती यांची घरी आपण एक दिवस घर राहिलं किती मोडं काम आवरून जाई.
आपल्यासाठी करते आई कोणासाठी करते, आम्ही तर बाई, त्या बोऱ्याचे दिसत एक शाळा डुबून टाकाय तो मास्तर त्यात असा. तलाल आणि मास्तर बी आळशी होता. आळशी म्हणजे झोपाळा जास्त होता ते आम्हाला माहित राहायचं त्या सर -
आ का
कडक मास्तर आला का त्या दिवशी छड्या काही नाही तर क्लासच्या बाहेर उभी राही त्याला घरची माहिती होतं सारं काही आता आमच्या पोरीला भूक लागली आता आमची पोरगी आली आमच्याकडें हा चाल आमची पोरं लय भारी बोलत्या आम्नी म्हण त्या कोणी मा म्हणतं
हा का नाही ना ते फोनचा आवाज आहे ना आमच्या पोरीला बी वाटलं ना ती पळतच गेली कुणीकडं
अ आमची बी आली आमचीला वाटलं कोणाला बोलु राहिली
हा
मैत्रीण नाही काय करून गेली बाजूला आवाज घेतला काणाशी
हा मग असं आमची बी जवळ येऊन पोरी आवाज कोणाचा येतो काय येतो तो मग मी आमी बोलते फोनवर त्याच्यामुळे ते तिला वाटलं हि कोणाला बोलती काय
हा तेच ना
हम्
पोरगं तर म्हणतं कधी होतं कधी नाही कधी होतं कधी नाही
हाव जाऊन द्या ना ब आता फोनच नाही द्या जायची तुला
चालूय इ इ ते असं झालंय ना बापाला फोन नाही त्याला फोन नाही दोघाला बी नाही
म् जाऊन द्या तेवढच तेवढं जरासं बोर झाला का मग समजा नाही गाड्या आपल्याला फोन शिवाय लगेच जर शिक. करमत नाही आपण दुसऱ्या ग
नाही एवढं नाही पाहिले जात पण मग काय
दुसऱ्या गोष्टीची सवय लावून घेऊ अभ्यास सल याला आपण शाळेतच करून घ्यायचो बरं असं वाटत असल ना
तेच समजलं पण मग त्याच्या पप्पालाच लागत होतं ते जर पाहिलं का पाच दहा मिनिटेच राहतं आवरुस आवरुस तर जर शिक म्हणजे एकदा काय तेवढं घाई नाही राहत पण त्याचा जास्त ते उराला ना
मग
हा आवरले कामं?
कामं काय आता आवरायचं ते कामं लांबच चालत्या आणखीन पुढं
ना द
एवढं ऊ अं
बाया नव्हत्या कुट
बया राहत्यात कोणी राहात कोणी नाही राहात इथं साऱ्याचीच कामं चालू झाली ना?
हा बाई ज्याची त्याच्या मागं ज्याची त्याची कामच ना
मग कोण आपल्याकडे येनान कोणाकडे जाते आपूण आता जेवढं होईन तेवढा आवरवच लागतो
ते म्हणते आमच्याकडे या त्यांच्याकडे येन जाणं सोपं आहे का?
हम् मग जेवढं होईन तेवढं आपलं आपलं आवरा लागतं ना
जेव्हडे दिवस केलं तेवढं काम आपण ते. थोडं आवरेल असलं मग आपलं पुढं काम लामाजोगं आस ल मग गेलं तर मग त्यानला बोलतलं जमत. पण मग त्यांच लामेल आणि आपलं लामेल जमत नाही ते.
आप, म्हणजे एका रोजन तेवढंच किती मोडं लाबून जात. झालं रिकम पण तर आहे पावस पाण्याच परत पाऊस बीऊस आला तर परत तेवढं लांबून जात आणकी. पण जेवढं पाऊस पाण्याचं होईन तेवढं आवर्तच करावला लागतं ना.
आवर्तच ठेवाय लागतय आता हे पावसा पाण्याचे दिवस हे ना.
हा, किती क पौस इन दिवसभरात काय सांगतायेत
तेच नाही सांगतायेत आज आता आज द्याला उघडावा रातभर चालू होतं.
मग.
सहज आर दिवसभर चालत, माझ्या पोरीला लई भूक लागलीय काय? तनु लई आवाज देऊ राहिली अम्मी आम्मी चालूय.
हम्म. मम्मी. ह ते आता भाषाच तशीय.
शिकून गे बाई ते काय व्हय झालं ते भैयाला येत नव्हतं मम्मी म्हणता.
हा मम्मी
आणि ते इथ श शेजारी पोरग होतं ना मुसलमानाचं. ते त त्याच्या जोळीवर पडलं का लहान सुक होत ही.
केले बाई मला तेच म्हणता येत.
मग ते ते काय करे आम्ही आम्ही आम्ही त्याला लाज वाट लय ति पुरी यायला शिकून आम्ही आम्मी म्हणाचं. आता ते आता जसे जसे जसे मोठ्याले होईन त्या तस त्यांना लाज वाटेल.
गणना. जायड.
तशी तशी त्यानला लाज वाटण का नाय गड्या आता आपूण आम्ही नि म्हणलं पाहिजे.
हम्म नाही आता तू म्हणते जर शिकायला लागलं का मग म्हणते भूक लागली अ
हम्म
पोरीला बी पारसल देत्या त्या काय आमाला शिरा करायचाय.
नाही नाही आम्ही खीचडी देऊ गाडून आता ते देतो पोराजवळ.
चला आपण शिरा शिरा करतो आम्ही ह हा आम्ही शिरा करतो आता. हम् शीरा खायचा ना हम. खिचडी ना खाऊ ना.
चालल.
थोडीफार खाऊ मग काही शिरा खाऊ.
पोरां सोराला द्या मग जेवाला.
हा ना. हा आता होईन. पाऊ आता किंग खिचडी खात्या का शिराच खायचा.
खा ते खिचडी.
हम्म
ते ती दादा दिदी बरोबर पाहिलं का बराबर खाते खिचडी.
हं.
बरी, आमचे कुकर वाजू रायली.
या मग तुम्ही जेवाल.
खिचडी घेऊन येतो ना आम्ही खायला तुम्हाला.
हां.
आम्ही खातो न तुम्हाला आनीतो. हे पहा ना आमच्या कुकरच्या शिट्टीचा आवाज नाहीे येईना का तुम्हाला?
अं, गंज यायला.
म आता मोकळी करतो ना खिचडी.
हं हं
तेच ये ना.
हं हं.
हं.
पोरायचा आज सारा अभ्यास होयेल दिसतो. आज लई धिंगाणा चालुये पोरायचा.
हो, अभ्यास व्हयल ना म.
होयल असतील मग तव्हाच त धिंगाणा घालते ना.
अभ्यासाचा ताण नाही पोरायचा.
आज लगी घर दार पुसून पासून, आज लई काम केलय पोरायना. लगेच खिचडीचा सौदा काढून ठेवला होता येवस्तर. निसत टाकीची ठेवल होती.
हां,
हा मग कोणा तांदूळ निसले कोणा टाकले निसत फोडणी दिली.
बरना मग. तेवढंच पटकन काम आवरत. आता दररोजचा स्वयपाक त्यांच्याकडच ठेवाचं. दररोज आवरून ठेवाला जा जातील ते सयपाक.
पण तेवढीच सवय लागती निर्मळ पणाची.
हं.
बाकीचे तरी काय ज्यादा कामं सांगित त्यांना? पण मग त्यांच्या त्यांच्या याला त्यांचे त्यांच समजा एखाद्या वेळेस जर खायचा टाइम आला, घरी नसल कोणी तर स्वतः करून खाऊ शकत्या ना. त्या अवलंबून नाही राहणार ना कोणावर.
हां. हे ही एक दिवस तर आम्ही त गुळ न आंबा करून पाहिला. कसा करत तेव आता मला माहीत नाही. पण म आमच्या पोरायने केला बाई.
मग करून खाऊन जेऊन घेतला ना जीवाला. जऊंद्या बाकीचं होवो तिकड काही.
कसा करत्या ते गुळआंबा मला माहित नाही अजून.
पोरायला शिक पोरायकुन शिका न मंग. पोरायला इचारायचं, गुळआंबा कसा करत्या?
अन ते काय गुळ टाकलं आंबे भाजून घेतले तेयन. म कुड रेसि, हां कुड रेसिपी पाहिली काय माहिती?
तर पायला काये?
नाही मोठे स्वयंपाकाचे आश्चर्य खाली शिकायला गेल ते काय का ना.
काय मोबाईल मध्ये आंबे दिसले असन मोबाईल मधी कोणाच्या पाहिला असन. पाहिलं करून पाय पण पोटायला तर खाऊन पाहिलं ना काही हो तिकडं. आस कोण गुळात